हा काय?
काय?
थांब एक मिनट
हॅलो, बोलाय येतय काय न्हई?
जेवलीस जेवलो, भाकरी खाल्लीस काय? होय, आ
दुका दुकानदा
आय
काय म्हणलास? हॅलो.
तुझ तर थोबाडच फोडाय पाहिजे.
हम् हा
तुला थांब म्हणलेलं कळत नाई काय, काय बाडबाड करायलायस
बोल आता हॅलो.
हा.
तो दुसरं खडखड करून येेत बोलणार असल्या असं बोल
तुला मी सांगितलं मग थाबं मम्मी आल्या बडबडायच नाही बडबडाच
अर म मम्मी मम्मी आईय मग सांग आता ब आता काय मला कसं कळणार
काय थांबत हे कॉल करून असव बसणार असत तू
काय आता बोलाल नव्ह मग हम्म.
ती वैष्णवीला मेसेज केलतो हायस काय ती म्हटली हाय मी जरा फोन नवीन घेतला त्यामुळ ऍप नाही आहे लिंक पाठव म्हणली ऍपची पाठवलो मगं डाउनलोड केल्या बहुतेक ती आता तुला मेसेज केल की मला तिचा फोन आता उचललो नाही लगेच गेला करतो म्हणल्या फोन
अ आठ दिवसान
आता केलती नव्हका आम्ही सांगितलं नव्हत केलती खर मी नव्हतो
हम्म मगं, जेवलीस?
हो जेवलो
काय?
स्वतः जेवता जेवलो
दपता तप्ता जवलीस होय
हम्म
पोरगा पोरगी बोलल चालते का नाही ना बघूच
सोनी रेकॉर्डिंग कॉलेजला पाठवत्या की
शिव्या देऊ नकोस मी एकदा सांगणार
कॉलेजला रेकॉर्डिंग पाठवतो रे असं म्हणलो.
हम्म.
तुझ्या नादाला लागून तुझ्या गत व्हायला माझं. कळलं कायं.
नाही जात कॉलेजला.
का?
कॉलेजला का पाठवतील काय संबंध आहे कॉलेजचा.
तेे पण आहे सोड.
त्यांना काय माहित आहे कोण कुठल्या कॉलेज आहे त्यात काय फक्त आपल्या कॉलेजच आहेत असं काय आहे. काय आपल्या डिपार्टमेंटच असं नाही सगळे डिपार्टमेंटचे आहेत बघ त्याज्यात.
तुझ काय मेसेज आलंय तु का आलायं. तीन हजार ते तीस हजार कमवू शकतोय असायं ते.
टास्क पूर्ण करून फास्ट मध्ये.
कसलं खर तीस हजार एवढं काय टास्क आणि कसला टास्क ते टास्क. ट्रान्स्क्रिप्शन टास्क म्हणजे?
ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे ट्रान्सलेटन करून. ट्रान्सलेट करून बोलायचं असेल ते कुठली बी भाषाचं. आणि ती बोललेला आवाज आणि बोललेली. पद्धत त्या माणसाचं कसं आहे, ते त्यावर कन्सिडर करणारं. काहीतर मध्ये ए आय ला तो डाटा मिळणार असं काहीत-
काय माहिती.
असंच काय तरी असणार काय माहित कुठलं आहे.
हम्म. बघायला पाहिजे दिल्यावर म्हणून तर हे टास्क ऐंशी टक्के पूर्ण करायचा म्हणजे. बरोबर किती मिनिटं बोलायचं त्याच्यावर सांगितल बघ एकशे आठ किती एकशे ऐंशी मिनिटं. का एकशे वीस मिनटं बोलायचं आहे, कंटिन्यू असं म्हणली ती. बावीस ते तेवीस कॉलमध्येध्ये तेवढं मिनटं, बोलून होते.
एकशे अठ्ठावीस मिनिटं वाटत. केवढं आता केवढं झालं, असतील कायं माहीत.
बघूया की. म मी रिपोर्ट का टाकलो आहे, माहिती काय यांच्यावर.
का?
मला पेमेंट लेस दिल्यात कमी दिल्यात म्हणून.
अरे जरा तुझ्याकडें पेशन्स नाही आहे. काय ते का सगळं एकदम देत नाहीत पेमेंट त्यां हळूहळू देतात.
देऊ देत कवा देतात तवा. हो हो हो.
जेवलास तू?
नायं अजून. कायं बोलली नाही तिला पाठवायला काम केलं बाई सीन केल्याय का बघायला पाहिजे. मला दिसती सोड केली आहे का बघतो.
कलं काय.
तिला माहिती असणार आहे, तुझ्याकडन व्हॉट्सअप म्हणूनच चिडल्या चिडून असणारं आहे ती.
असू शकते य, काय कळतंय तीच तिलाच माहिती, जो होगा तो देखा जायेगा,
मगाशी सांगालतो ग, सांगलतो रे मम्मी ला या कार्य अँप वर असं, तेवढं पैसे म्हणजे मी तीस हजार वाचलोच नव्हतो फक्त तीन हजार ते तीन हजार पल्स, न गडबडता, आणि तुला शेअर केलं ते? मम्मी ला सांगलतो एवढे एवढे पैसे म मम्मी म्हणते मग ह्याला टाकूया, म्हणलं शनी, फोन घ्यायला.
तेच की मोबाईलला? हा... आ
तेच की.
तीन- तीन हजार मिळालं, तर साठवू वाटणार हो. दोनशे, चारशे पाचशे काय साठवू वाटणार.
एवढेच कुठे तीस हजार म्हणलं म्हणल्यावर एका दमात जरी तीस हजार आलंत तरी भारी आहे. एक फोन निघतोय म. आलं का रे किंवा दहा हजार जरी काय काम आहेत, मला? मी दिवसभर तेच करतो.
करा.
बॅलेन्स पण मारलं.
मारलास?
फोन कशाने केले.
हम्म, कळालं की मग.
म मारलास म्हणून काय विचारतेस?
असंच मस्ती.
तेच. आलंत मला पैशे. ते सकाळी बघितलो मी आलेलं ते. पण म्हणलं मारतो मम्मीला म्हणलं बॅलन्स
हम्म. पाच अन पाच दहा टास्क दहा जन दहा कॉलच मग एकशे छत्तीस हे. समजा दोनशे- दोनशे हे चारशे रुपये झाले. अजून?
येतील कि पैशे. तुला एकशे छत्तीस आलात म्हणजे ते एका टास्कंचे असणार आहेत. एका आणि अर्धा मग ती अजून यायचे तू एका कॉल च ऐंशी रुपये देणार आहे त्यांनी किंवा ते एका कॉलच म्हणजे एकाच टास्काचे शंभर असं असणार आहेत. काय माहित नेमकं त्यांचं कसा आहे.
मला तर वाटते एकाच टास्कच द्यायला तसं
नाही मग एका टास्कचं असतं तर मला कसं एवढंबाला आलं असतं. माझं दोनच टास्क कंप्लीट झालेत फक्त. मग मला किती आलं? पाचशे रुपये आलेत मला. पाचशे सहाशे झाल असतील, दोनशे चोवीस आणि तीनशे ते- तीनशे बावीस. किती झालं? साडे पाचशे रुपये आलेत.
चांगलंय.
मग ते एका टास्कंचे असते, तर एवढे आले नसते ना. हे पाच कॉलचे असणार आहेत. माझे पुढच्या पाच कॉलचे अजून यायच्यात आणि ते टास्क सबमिट हुत्यात मग तेचं पैशे येत्यात. अजून तुज सगळं केशरी असलं तर ते सबमिट हुणार, तुज आजुन ऑरेंज हाय ना तुज ऑरेंज हाय ना ते ग्रीन व्हायला लागतय माज तशे पाचच ग्रीन झाल असं काय तर विषय आहे तो. विचारायला पाहिजे त्या ग्रुपवर विचारायच विचार की त्या ग्रुपवर. पेमेंट प्रोसेस नक्की कशीय अस विचारायच.
मी काय विचार बसत नाही.
हम्म.
मग कुठं मॅसेजकरायच याल्यात तेवड येउदेत. रिपोर्ट कशाला केलो असतो म डायरड म तेनाच विचारलो असतो की. हा
हम्म.
हम्म तू विचारलायस काय काय.
नाही. दिसलं मस्त की तुला विचारलं असलं.
हम्म
विचारतो पेमेंट प्रोसेस कशी हाय.
कशावर ग्रुपवर.
हम्म
पर्सनल मेसेज कर की.
रिप्लाय देत नाइत ते पर्सनल ला.
का?
अप ग्रुप वर कशाला
फोन कराय सादा अं
हा फोन एकदम एवढा आला तर तर फोन मु म्हणल त्या फोन ला ना आता हेला जायचं जर हॉस्टेलला बिस्टेलला जायचं झालं तर कपडे बिपडे घ्यायला पाहिजेतच की तेवा.
होयच की.
तेच्यासाठी म्हणलं मग ते येत्यात. आ कपडे कुट हाइत रे माझ्याकडं.
जवळ जवळ पाच सहा महिने झालं मला एकदा कपडे घेऊ दिलेल नाय मम्मीन
पाच सहा महिने.
मग
ह्ं
हय ट्रीपला जाताना दोन टॉप घेतलय तेज्या आदी कुट काय कपडे घेत म मी जीन्सवरचे टॉप
जिन्स वरचे टाॅप घेणार वय तिकड घालायला.
थोडाफार थोडा आहीय थोड्याफार कुर्त्या घेणार जिन्सवरचं टॉप.
हम्म चे चेस घेउन जाणार. शेट मॉडन वागणार वय मॉडन वागनार भुबरोनी मॉडन बरोबर काय.
हम्म
आणि बर मी कवा काय कपडे घेतलय तूच सांग तुला आठवतय.
सांगु
सेट वरचा एक ड्रेस घेतलेला. मी आणि मम्मी गेलतो त्यो चॉकलेटी सेटवरचा एकच ड्रेस.
एकच ड्रेस हा चॉकलेटी कुठला?
त्याला गेलून बध तो.
चले हला.
मग दिला गेल ते तिकडे आपण सरूया.
हां
त तो एक आणि ट्रीपच्या आधी दोन टॉप घेतले होते जीन्स वर. ते सोडून मी काय कपडे घेतले वर्ष झालं सांग.
टी शर्ट काय हे. टी शर्ट काही टिकतच नाही वाटत ना हा. काय म्हणलीस?
जीन्स अस टॉप किंवा ड्रेस अस काय कपडे घेतलेय सांगून.
हम्म
वर्ष झालं.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
होय सांग की कुठली घेतलंय. घेतलं तिथं तुला पाठवून घेतले.